हॅलो
हा बोल
हम् बोल की काय म्हणतेस?
नाय उद्या जरा आपली स्कूलची
नाय. चालू आहे बोल उद्या आपली स्कूलची ट्रिप हाय
काय
हा मग अ सगळे आपले मित्रमैत्रि त्रिणी येणं येणात आहेत अ मग आपण जाऊयात का?
ह बरं जाऊया की, काय हो आहे की वेळ वन डे हाय का स्टे
अ एका दिवसात
बरं चालतय जाऊया की आप
हा तेच आत आपल्याला त्यानां सांगते अं आपण एखादा समुद्र वगैरेला जाऊया फिरण्यासाठी हा मग मी बोलते त्यांच्याशी मग नक्की आहे ना
हो हो नक्की आहे माझं
हा चालेल मग मी त्यांना सांगते
हो हो चालेल की सांग की मला मला किती वाजता
तर एक सहा सात वाजेपर्यंत
बरबर चालेल जाऊया. हूं हूं हूं हूं हूं हो हो चालतय मला माहिती दे नंतर सगळी हूं कस जायचंय काय ओके हा हा ठीक ये.